हॅलो...
हॅलो.... नमस्कार मॅडम हो आवाज येतोय हो हो कशा आहे तुम्ही?....
अ छान आहे मी....
हा हा आ... आज कोणत्या विषयावर बोलायचं म्हंटलं आपण याच्यावर बोलायचं का गृहउद्योग वर...
चालेल ना चालेल ना काय हरकत नाही....
हो मी म्हंटलं की ग्रामीण भागात आता किती का बायका अशा असतात की नाही ज्या.... काम वगैरे नसत काही नसतं तर ते आपल्या घरच्या घरी गृहोद्योग वगैरे करू शकतात... पुष्कळशे उद्योग आहेत की नाही आपले...
हो पापड पण मग एक सांगू का मॅडम? खेड्यात कस प्रत्येक घरोघरी बाया बनवतात पापड तेला कस मॉकेट मिळत नाही?
हो हो...
मग त्याच्यामुळे ते कस... हो आता झालेलं आहे असं ओळखीचे इकडे तिकडे माझ्या माझ्या... ओळखिचे करून ते करू शकतात पण मग असं तिथलं तिथं जर म्हणायच करायचं म्हटल... छोटस गाव आहे छोट्या गावात कस सर्व बाया अस बायका त्या काही एक म्हणजे ते.... काही विकत घेऊ शकत नाही त्या विकत घ्यायची ते एवढी हे पण नसती त्या स्वतः बनवतात..... मग त्यांना जर बनून विकायचं म्हटलं? तर मग त्यां मार्केट नसतं ना खेड्यामध्ये आता खेड्यात. घरोघरीच बाया बनवतात सगळ्या.
हा मार्केट नसतं पण मग त्याच्यासाठी त्यांनाच थोडसं मार्केट मध्येच उतरावं लागत मॅडम कसंय आहे मग थोडसं कुठे कुठ ते म्हणजे प्रदर्शन वगैरे होतात जर आपल्याला आता व्यवसायच करायच? म्हणलात तर मग कुठे प्रदर्शन भरतात. मेळावे वगैरे असतात तिथे त्या स्टॉल वगैरे लावू शकतात. आणि आता कस मोबाईलची सेवा सगळी कडे उपलब्ध आहे ना आपण स्टेट- टाला टाकु शकतो ग्रुप ला टाकु शकतो. नाही जॉब म्हणजे आपण एकदा माहिती झाली? कि लोक ऑनलाईन पण घेतात आता अस काही नाही आता की? व घरोघरीच आपण गेल्या पाहिजे मित्र मैत्रिणी मार्फत. आपली म्हणजे जाहिरात होतेच नातेवाई मार्फत पण होते? पण आता कस ऑनलाईन पण बन हे करतात आता खूप साऱ्या बायका असतात की ज्या जॉब वगैरे करतात... तर त्यांना ते शक्य नाही होत करणं वगैरे तर त्या त्या मागवू शकतात... बा आता अशा खुश... उद्योग आहे म्हणजे पापड उद्योग समजा पापडांचे आपल्या किती प्रकार..... अरे नागल्याचे पापरे सांडगे अ... तांदळाचे पापड आहे चकल्या आहेत... आपले ले उडदाचे पापड वगैरे अ बटाट्याचे पापड आहे.... सांडगे वेफस स सांडगे हा भरपूर पदार्थ असतात... ते करून आपण करू शकतो अ फक्त एवढं आहे की मार्केटमध्ये उतरायची आपली थोडी हिंमत... पाहिजे आणि या गोष्टींना कस भांडवल पण कमी लागत ना...
ह हम् आणि तर आता आपण बर... बरेचशे बचत गट वगैरे खेड्यामध्ये पण... तयारी झालेली बनवतात आ काय त्यांच्या बचत गटाच्या... प्रसाराच्या माध्यमातून मग बातम्या करून मग ते बनवतात बरेचसे असे येतात.
हा मग त्यान त्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करून त्यांच्या स्टॉलवरर सुद्धा पण ठेवू शकतो जर त्यांची तयारी असेल तर अस काही नाही बाबा करतात पण काही मदत असं फक्त आपल्याला थोडस हिमतीने काम घ्यायचं.
बरोबर आणि आता आणखी नवीन एक अ नवीन उद्योग ते होतो म्हणजे अ पूर्णाची मांडे. आता ते ते ते इतकं त्याच इतकं मोठं हे चालू आहे बापरे! सणाला आता बायका पो-पोळ्या करतीस डायरेक्ट मागे होतीस.
हो नंबर लागतय य आमच्याकडे मिळत नाही दोन-दोन दिवस. साधी ऑर्डर द्यावी लागते त्या मांड्यांची आणि तरी सुधा मग नंबर लावून आणि मग हे घ्यावं लागत. आणि आता हे सण जर आले आता जसा अधिक मास त्याला आणि ह हे नवरात्र वगैरे झालं. किंवा दसरा वगैरे असं झालं अ तरी या काळात तर मिळतच नाही लवकर. आणि लोकांनी ह् हया मांडे हा याच्यावर तर इतकं म्हणजे अ कमाई केली अक्षरशा ह. खूप कमवले बायकांनी मी सांगते कष्ट खूप आहे हा व्यवसाय चांगला घरच घरच्या घरी बसून आपल्याला करता येतो म्हणजे की त्यांचासाठी मार्केटिंग पण लागत नाही. कि बुआ आपण मार्केटिंग करा की काय म्हणजे आमच्याकडे एकदा म्हणजे अस त्यामुळे यायचे लवकर विकायला आधी सायकली वर यायचे पण आता त्यांनी गाड्या वगैरे घे तल्या घर बांधले असे हे बघ इथं हाय.
सत्तर रुपयाला अ सत्तर ते ऐंशी रुपयाला एक दे
हो.
मग परवडत ना त्यांना बनवायला ते अ असे त्यांचे त्यांनी सा पन्नास साठ जण मी बनवली दिवसाचे
हा नाही मॅडम पन्नास, साठ नाही खूप बनवतात. ते रात्रीपासूनच करतात त्यावेळेला दोन-दोन, तीन-तीन वाजेला दाट हा एक असं सांगते मी पण कि बा मिळत नाहीत. लवकर आता इथनं त्याच असं होऊन गेले लांब
होच ना आणि लोकांना पण अस रोजच झालंय ना मांडे आणायचे दोन आणि तो आता रस मिळतो बाहेर आंब्याचा रस मिळतो. तो रस आनाय चल तिथे तुझी रस पोळी बाकीचं बनवायचं भाऊ वा म्हटलं.
तेच ना आणि कष्ट करायची जरा कमी अ हेच झालंय. नाही लोकांची जी वृत्ती ये ना ती कष्ट करा यची कमी झाल्यामुळे लोक जरा राहतायत. म्हणून म्हटलं अशे गृह उद्योग जे आहेत तेन मसाले झालं, लोणचे झालं आता लोणचे पण आपण वेगवेगळ्या प्रकार म्हणजे आंब्याचं लोणचये गाजराचं पण ये, आवळ्याचं, लिंबूच क्रश, लिंबू अ हे लोनच पण त्यांना करून आपन पण
मी लोणच पन अता टाकले मी मसाला आता थंड झाल्यावर भरेल म कैऱ्या
तेच ना मग तेल लोणच्याचा पण आपण म व्यवसाय करू शकतो? मॅडम आणि ह्या गोष्टींना ना आपल्याला खूपच असं हे लागत. लागत म्हणजे स-साहित्य किंवा भांडवल वगैरे हे असं असं, काही नाही. अगदी तसं पॅकिंग करून ठेवलं तर ते अ खराब पण होत नाही म्हणजे
हम्म असं आणि आपण असे लोणचे बनवत आपण घरचं घरगुतीच बनवत ते लोणच्याला. कुठे तरी पुढे बाहेेर म्हणजे
डिमांड राहते हा तेच ना. नाही आपण ना थोडस आपल्या किराणा दुख. दु वगैरे वाल्यांशी बोलून आणि नंतर डायरेक्ट डिलरशी न बोलता त्यांच्याकडे, छोट्या छोट्या किराणा्या दुकानांमध्ये ठेवून वगरे मास विकला यतात हे लोक सगळे असेच मोठ. होतात ना मॅडम अशे थोडे काही आहे, हे होत आता आमच्या इकडे तर काही. काण तेडाळबाटी फेमिक्स वगैरे पण विकत. डाळबाटीचं परी मिक्स आहे ना ह आमच्या इकडच्या भागामध्ये डोकळ्याच पण छोटे छोटे उद्योग आपण करू शकतो आता या अनारशांचं. सुद्धा उद्योग लोकांनी.
हो ती तर आता खूप बापर आहे आता तर विचारूच नका अडीचशे रुपयाचे एक पास. तेहतीस अनारश्यांचं. त्यान तिसला काय एवढं काय अर्धा किलो तांम पण नस लागत ते तेहतीस अनारसे बनवायला.
पण तो युद्ध कर. नवरात्रात आमच्याकडे हे करत भगरीचं पेठ झालं. साबुदाण्याचे पीठ झालं हे घरगुती उद्योग आपण घरच्या घरी मिक्सर पण दळून रच पक मित आपल्याला अस बाहेरच किती दिवसाच अस काय अस? हे कस ताज असत म्हणजे हे सगळ आपण करू शकतो त्याच्यासाठी फक्त.
ते आता कसं आहे तिथे तुमच्या तिकडे क. अशी छोटी छोटी दुकानं असतील म्हणून आता इथे ना लोकांचं काय? टेंडन्सी झाली मोठेमध्ये काय झालेय उठता आणि चालता पळतात मॉलमध्ये. मग ते मॉलमध्येध्ये सडेल पडेल किती एका दिवसाचं पल असे ना त्याच्यात त्याच्यावर तारीख ब बदलून टाकलेली असली तरी ते घेतात ते तिथ जाऊन मॉलमध्ये ह छोटे ना छोटे दुकानदार हा छोटे दुकानदार असतात ना मग ते ठेवतात हे असं काही तर ते तु का दर्शवत नाही. ते बघा हे आहे पाहिजे का तुम्हाला?
हा हा तेच म्ह हा मग मी असे व आपण, तर म्हणजे छोट्या दुकानावरच आधी जायच आणि मग त्यांच्या मार्फत म इतर ठिकाणी जायच आणि आता तर बरेच. म्हणजे स्टेटसला ठेवल्यामुळेकस होत ॲडवटाईज होऊन जाते. ग्रुपला टाकल्यावर ऍडव्हटायच होते आणि लोक आपल्याशी कॉन्टॅक्ट करून आणि इं्स्टाग्रामला फेसबुकला तर मग ती बरोबर आपल्या हे करतात तर हे उद्योग आपल्याला छान आहे अस करण्यासारखे काहीय हे नाही बुवा?? काही काही काहींना जर अ.. आवड असलीत? कापडी म्हणजे आता प्लास्टिकचा वापर पण सरकार नही करू देत. आपल्या ला. त्या नंतर कापडी पिशव्या वगैरे पण शिवून. हा.. हे पण आपण करू शकतो. अशा गोष्टी ना मॅडम म्हणजे आप
गाडी ती गाडीवर त्या पिशव्याच बनवतो. तो माणूस नुसता.
हो.. ना.. हा.. तेच.. ना. म तोही एक उद्योगच झाला ना? त्याच्यामध्ये.. कागदाच्या पिशव्या सुद्धा आपण करू शकतो. कागदाच्या पिशव्या आता कसं ना. सरकारनी पेप.. पेपर मध्ये वगैरे पण पेपरमध्ये देणं बंद हा..
ते पण आम्ही केल. आता भाजी म्हणजे वडापाव वगैरे आहे. ना त्यांना डायरेक्ट कंपल्सरी केलय. ते पेपर.. पेपर ची लिस्ट शाई असतती ना? ते शाई ला त्या.. आपल्या पदार्थ खाद्य पदार्थाला. त त्याच्या मधे बॅगाये आता अच्छा.. अश्या पेप.. पेपरच्या व्हाइट प्लेन पेप
हा व्हाईट प्लेन किंवा ब्राऊन पेपरच्या.. ज्या असतात ना? तर.. त तो सुद्धा एक उद्योग. आपण घरी बसल्या बसल्या चिटकवू शकतो. करू शकतो? आणि त्याला आता एवढ त्यालात हॉटेल वगैरे साड मध्ये भरपूर डिमांड राहील मॅडम. अस काही नही की.. तिथे डिमांड राहणार नाही. तिथे आपण हॉटे भेट देऊन वगैरे.. आपण करू शकतो. माझ मला वाट की.. हे गृहउद्योग बा
हो.. बरोबर. एक जण असं.. एक जण मार्केटिंगला पाहिजे.
हा..
झाल. एकदा दोन तीन दुकानांमधे असे दुकान ठरवले का त्यांना सांगायच आमच्याकडन घ्या. येत जाव. आम्ही तुम्हाला आणून देत जाऊ इतक्या दिवसांनी.
तेच ना.. म आपल्याला त मोठ्या प्रमाणाने वाढवता येतो. नंतर जर आपलं जर व्यवस्थित झालं तर, म आता कस जमिनीवर वगैरे जमिनी म्हणते मी मशीनी वगैरे.. पण आता प.. आहे ना? त्याच्यामुळे मग काही.. म्हणजे आता आपली चिकाची मशीन राहते कुर्ड्यां त्याची पण हटायची सुद्धा मशीन आहे.
ते घाटायची मशीन आहे. ते म्हण काय माहितीय का? ते कुट्टी मिक्स करतात ना? ते घर.. आपण कलर देणारे नाही का? ती पुट्टी मिक्स करता पुट्टी मिक्स करायचे. आणि बायांनी इतकं भारी डोकं लावलं. ते गाठ घ्यायला करून टाकलं. त्याच हा ड्रिल मशीन असत ते? ते ड्रिल मशीन असतं. आणि त्याला ते अस आपण एक सारक लाऊन देतात ते पुढे. म्हणजे ते मशीन त्यांना खर पुट्टी मिक्स करायल ते हा.. ते. पुट्टीला कसं हात खराब होतात ना? सिमेंटची पुट्टी ते सिमेंट व्हाइट ते मिक्स करतात. त त्याच्यासाठी ती मशीनये तर.. ते बायांनी एकदम गाठ घ्यायला केलं त.. एकदम भारी होऊन गेल ते.
हा.. बरं मॅडम. मग परत चर्चा करू आपण एखाद्या विषयावर परत कॉल करेल तुम्हाला. बरं.. चालेल धन्यवाद मॅडम.